हॅलो आवाज येते का
हॅलो येते येते रिंग होत नाहीे
आं
रिंका होत नाही म्हटलं रिंग
हा हा होतं का ते रे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे होत तस काय म्हणतेस काय चाललंय
काय नाही सर फोन केला म्हटलं काय चाललंय काय नाही
पाऊस बाय भरपूर आहे इकडं
हो पाऊस भरपूर आहे आणि अम पावसाच हे बघितलं ना आपण ते सॅटेलाईटच चित्र
हा हां
हवामानाचं
बरं
तर ते पूर्ण भारतवरर जम्मू काश्मीरचा वरचा भाग सोडल्यास
हा
पूर्ण भारतभर ते सगळ्या व्यवजेत ह्याच्या
होय लहरी का
लहरी पावसाच्या दाखवतत म्हणजे ते आराखडा दाखवत आहेत ना तसा
बरबर हा
तरर अ नाशिकला ढगपुटीची शक्यता आहे म्हणून कालपासून अलर्ट दिलेला आहे त्यांनी ड हा बातम्याला बातम्या चालू झाल्यात पण ढगपुटीच्या हच्यात ना पूर्ण कितीतरी हजारो लिटर गॅलन पाणी गपुटी म्हणजे आपण बघित नाही येते ढगपुटी कशी असते ती एकदम धबधबा असतो तो धबधबा काही काळ कं्प्लीट जिथो फ्लोट पडेल तिथलं तर नष्टच होतं सगळं म्हणजे काय नामून निशान मिटते त्या विभागाची
अ म्हणजे म आता नाशिक सांगितले
नाशिकला नाशिक आसपासचा भाग अ पूर्ण आलर्ट सांगितलेय त्यांनी ढगपुटीची शक्यता आहे काल संध्याकाळपासून ह हे लावलंय सगळे यंत्रणा वगैरे सगळ्या सज्ज झाल्यात सगळ्या सुट बिट्ट्या बिट्या सगळ्यांच्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत रेव्हेन्यू खात
मग लोक गावाला नाही का गेले घर सोडून
नाही ना घरातच राहावा म्हणून सांगितलंय तिकडलं
ह हा ह मी म्हणलं मग ढगपोटी होते म्हणलं अस गं म तिथलं नष्ट होते हो ना ते आज कोणाला पाहुणे आहेत नाही आहेत
असले तरी तिथं पण असणारच ना नाशिक भाग सोडून थोडीच माणूस जाणार आहे आणि आता नाशिकन पुण्याला यायला रस्त नाहीेत त्या लिंक वरच तर आलं आवरत काम ते मिसिंग लिंकवररच पण कसल घातक पाऊस चालू झालाय दोन दिवसात आठवड्याभरात हा कार माजलं सगळं तीस का बत्तीस टीएमसी धरण भरले कोरडी गावं पडली होती माणसं गावं बघायला गेली होती आपली आपली धरणात गेलेली
पुण्यात पण तसंच झालं की चिंचवड मध्ये हे सगळीकड तुंबलं सगळं
हा मंदिर चिंचवड म्हणजे आ तो भाग का
पिंपरी चिंचोडा कि नाही चिंचोडवांदी
उमाच्या घराला जाताना लागतो तो
हो हो एका दिवसात ते अर्ध हे गेले मंदिर तर पूर्ण शिखरापर्यंत पाहिणे गेले ते
जोडचं मंदिर मला आठवत नाही
गणपतीचं गणपतीचं प्रसिद्ध गणपती हा हा हा होय होय होय
त्याला चिंचोडचं मंदिर म्हणतात अगं बाई ते संपूर्ण गेले तिथं मागं नदीचं कम्पलेट
हो तेच ना शिखर राहिले तेवढं नुसतं वरचं दोन चार पायऱ्या
बापरे
एका दिवसच बर काय नाही असं नाही की खूप दिवस पाऊच
हो एका दिवसात झालेय ते महाबळेश्वरला तर लोंडेच आहेत कंप्लीट क लेट लंडे हो महाबळेश्वरचं चित्र बघितलं मी कंप्लीट लाल माती आणि लोंडे चा किती मातीत किती सखलन होणार आहे आता त्या धरणीच कुणाष्टव प्रचंड लोंडे चार पाची कडनं लोंडेेत
अ लोक म्हणत होतीत ह्यावेस पाऊस नाही पाऊस नाही केवढं पाऊस आहे
दोनच दिवसात दैना उडाल दोन दिवसात धरण भरले अक्षरशः अ कारण एक एक वेळेला पाणी सोडायला चालू केलं होत पाणी नव्हतं माणसांना
हो
इकडनं जाताना आम्ही इतन काय ते इकडनं जाताना म पुण्याच्या माणसांना भरून पाणी दिलं तिकड नाही म्हणून ह
हमम
इतकं पावसाचं थैमान बघित नव्हतं ना आता अजून किती काय म्हणजे चं पावसाचे महिने आहेतच की जरी माग सरला जसा उन्हाळा माग सरला जुलैपर्यंत तस पाऊस माग सरणार की सप्टेंबर ऑक् तो पर्यंत पाऊस सरणार माग दिवाळीभरापर्यंत पाऊस असणार आहे असं वाट
हो मागच्या वर्षी पण तसच होतं की दिवाळी झाली ते ख्रिसमस झाला तरी पाऊस सुरूच होता.
ह म्हणजे दुष्काळ आणणार म्हणजे ओला दुष्काळ आणणार आत
ओला दुष्काळ येणार बघ आता आधी लोक पाणी पाणी पाणी करत होते. आता खरंच पाणी पाणी पाणी करायला लागलेत हाय की नाय.
नाय तर काय फारच झालंय ते पाण्यात
अवघड झाले हम्म म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा कोपच म्हणायला
खूपच आहे कुठं पण किती उकरलय तुम्ही किती पुण
झाडांचं सगळं झाडं असलं तर काय होतं माहितीय का पाणी धरून ठेवलं जातं.
हो की पण आता तुम्ही पुण्यात स्वतःच बिल्डिंगा बांधायला किती लाखो पट्टन तुम्ही त्यातलं ते हे काढलय भूमीतलं अ काहीतरी एवढ्या मोठ्या एरियामध्ये खड्डा पडला असल. पण नसल.
बरोबरये की हम्म
पृथ्वीचा समतोल बिघडायला कारणीभूत आहे की नाय तुम्ही
हो ना आणि नुसतं झाड कापायचं सुरू आहे लावायचं कुठं सुरु आहे ते
सुरू आहे आणि झाड लावलं तर ते जगायला किती वेळ लागतो.
हो.
ही वर्षानुवर्षाची झाड आहे तेव्हा झाली आता ही एवढी आणि सगळ्यात हानिकारक काय त ते वडपिंपळ नाहीये वडपिंपळ अ पाणी धरून ठेवत.
हा.
भुमिमध्ये आता ही लावलेली इंग्लिश झाडं आहे ती काही उपयोगाची नाहीयेत. ती दुसऱ्याला उगूच देत नाहीत कशाला. दुसऱ्या झाडांना हं
आणि ती बोनसाय पद्धती पण आले त्यांना पण काय होत नाय ना झाडांच वाढ पण होत नाय काहीच नाय.
काय पण ते चांगलं नाही ना थिट्ट करणं. म्हणजे काय तुमचं वाढ खुंटवणं. स्पंदन कशी येणार त्यातनं वाट खुंटवण्याची येणार. स्पंदन चांगली येतील का ती हं तुमच्या त्याचा त्या बोनसायचा परिणाम घरात पण तुमचा थिटे पणा येतो विचारात थिटे पणा येत. तो वृत्तीत थिट्टेपणा येतो हा पूर्णत्वाकडे दिश जा अ पूर्णत्वाकड जाणच नाही तुमचं
हो ना
अशी स्थिती आहे म्हणजे अ श शब्दस्पर्श रूप रस गंध तिथं शक्ती कार्य करते नेहमी.
बरोबर आहे.
हा आता झाडांच काय केलं तुम्ही शब्द ते झाड स्पर्श तुम्ही त्याला स्पर्श करून ती स्थिती आणताय ते रूप त्याला देता येत रूप आणि त्यात काय ते रस निर्माण होईल तो रस त्याचा काय गंध असेल तो गंध तिथ शक्ती मग शक्ती काय कार्य करणार. थिटी
हा
हा नियम सगळ्यायला लागू होतो.
होय.
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध तिथं शक्ती कार्य करती त्या त्या गोष्टीची. असं असत ते मग किती हा किती हाणण हाणण हाय ना ते.
हो.
कुठली ती जापनीज का चायनीज पद्धत आहे माही माहित नाही.
हम्म म्हणजे पूर्वी आपल्याला त्याचं कौतुक वाटायचं खर की एवढं छोटं झाड आन एवढे कशी फळे येत तेत हां आपल्याला त्याच हे माहित नव्हतं काय त्याची परिणाम होईन ते.
अण ते कुठल्याही कृतीचा आण कुठल्याही गोष्टीचा परिणाम असणार आहे शेवटीं. हाय की नाही म्हणजे तुम्ही काय कृती कराल त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असणारच हाय की नाही?
हो हो हो. हम्म त्यामुळे ते घरात ठेवायलाच नाही पाहिजे बोन्स
हं ठेवायला नाही पाहिजे किंवा कॅक्टस वाढवणं कॅक्टस काटेरी य. मग ते विचित्र वृत्तीत तसंच निर्माण होतं.
हां हां बरोबर.
हम्म म्हणून ती पुढं यू वड पिंपळ मग ती धरून राहणार तिथं किती हजारो पक्षी राहतात. त्यांना ते फळ मिळत त्या फळांत पाण्याचं प्रमाण जास्ती असत मग तिथं ते अ वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण त्यात उत्सर्जित करण्याचं वडा पिंपळात जास्त आहे.
हो.
असं सगळं असताना माणूस माहीत असून सुद्धा असं निसर्गाचं सगळ्या हनन करायला लागलाय.
हम्म.
रा ऱ्हासाकड निर्मिती न त्यामुळे ही निसर्गाची अ हे य. पाणी धरून ठेवायला तर त्यांना झाडच नाहीयेत.
हो.
हजारो झाडांची कत्तल करून हायवे बांधले शहरी करण झाल शहरीकरणाचा परिणाम किती वाईट आहेत. हां शहरीकरणाचा परिणाम वाईट आहे खूप.
हो. पुण्यामध्ये तर ते रस्त्यांवर कुठं पाण्यांना हेच नाही वहिवट
वहीवाट नाही त्यांना नाले काढले ते तुंबलेले त्या नाल्यांच संवर्धन म्हणजे ते अ नि निचरा हो काढणं नाही स्वच्छता नाही.
हाव काय तर
हम्म. कसं व्हायचं मग असं अस तरी न ऱ्हासाकडं निघाले ना ते. मग ऊन तर ऊन एवढं ऊन एवढं ऊन एवढं ऊन की लहिलाही झाली ऊणानं. अं नको नको जीव झाला कसल वारं नाही कसलं त्यात विजा वीज नव्हती कितीतरी दिवस लाईट नव्हती त्या हम्म अशा आपदा आल्यानंतर कसं या नैसर्गिक आपदा आपण नाही त न अ हात धरू शकत नैसर्गिक
बरोबर की म्हणजे देव कि नाही देऊन पण बघते आणि नाही देऊन पण बघते.
किती आता म्हणजे तुम्हाला इतकं ऊनंही सोचत नाहीये. तुम्हाला ऊ हेई सोस
होय, दोन दिवसात लोक पाणी, पाणी, पाणी, करायला लागल केवढा पाऊस केवढा पाऊस. हम्म!
किती पाऊस किती पाऊस म्हणाले?
हम.
प्रचंड धरणं भरली सगळी, सगळ्यांचे सांडवे सोडले. पाण्याचे दोन दिवसातचं दोन दिवसाचा पाऊस तुम्हाला शहरवाल्यांना सोसना.
हो.
इतकं पा
आणि चिंचवडच तर एका दिवसातच झालयं, ती दोन दिवस सुद्धा नाही झालं.
ओ
तरी आज कमी आलयं.
केवढं हो, म कमी आले का? पाऊस तिकडं, इथं पण जरा होता सडसडसड मध्ये आता सळ जोरात आली, पण असं संततधार पाऊस अस वत्याला पाऊस अस काही नाही, आज.
हा.
नाशिकात चालूय म्हणे, अजून पाऊस.
होय, का? हा हा हा.
पूर्ण आता वारीचं तर, किती कठीण आहे? हा पूर्ण इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे.
हा.
वारीला माणसं जाऊ शकत नाही, स्थिती खरं तर जाऊच नाही, माणसांनी आता वारी करावी. हम पुण्याला तर यायची सोय ये होय. मुख्यमंत्र्यांनी हे दिलं पुण्याला येऊन हे करा. वारी करा पण पुण्याला तर, येणं सोपं का त्या रस्त?
नाही नाही नाही सगळे रस्ते बंद आहेत. पुणे, मुंबई तर, बंदच केल्या म्हणत्यात.
मग पुणे, कोल्हापूर तर चालू आहे का नाही, माहित नाही?
हा.
पंचगंगांनी पात्र सोडलं.
हा.
लगेच दोन दिवसातच.
हा. चालते मग ठीक आहे, परत करते फोन जरा मी हा.
हा चालते चालते, ठीक आहे ठीक आहे हा.